आवाज येतोय का
हा फोन का केलतास?
काय नाही. केलतो जरा एक काम होतं ते राहून अ भंडारा कॉलेजला गेलतो.
हा.
मंडाची गाडी राहिली काय हेल्प केला मंडाच्या गाडीची
रा वा काय करालायस
त्यो म्हटला तुझ्यामुळे आलय
गाडीत तो चालवालता मायमुळे कस होईल सांग
झालंय.
अरे परवा इतना आपण जेवण घरला चाललेलो
हां.
त्या हेिजयत ना मी आणि बंडा ते काय तर आणायच होतं म्हणून त्यांच्या घरातलं गेलो नाही का त्याबरोबर
बरं
आणि मग चाललेल तिकडं ह्याच्या इकडं चंभवडीच्या इकडं
हा
आणि तिकडं पुढं एक वडा होता. जे व ड्याच्या वर पूल होत रे आणि तेच्या क एक पन्नासाठ मीटर वर स्पीड ब्रेकर होता
हा
आणि त्याला स्पीड ब्रेकरच दिसला ना
रात्री.
ते नव्ह.
मग
जेवन आलं नाय दुपारी. साडे साडे साडेबारा नव्ह.
हा काल काल अडीच वाजता दुपारी. ते व मला हा मला वाटलं
रात्री नाही तू आणि सैम्या इकड आला नाहीस काय आणि मी आणि बंडा तिकडे गेलो ग तिकड पुढं.
हा आलं आलं लक्षात आलं.
मग विषय काय झाला? पण गेम खेळो.
हा.
त्यात बंडाची स्ट्राईक झाली एक हजारची.
हा.
आणि बंडा कडून चुकून चालू झाला. क्लाश पाॉड.
हा.
आणि मग काय आहे एक तर बंडाच्या सेटिंगवर त्या बोट बाहेर काढून मला खेळाय येईना मरदा.
मग.
त्यात मी डाव काढल. आणि तिकडं मग थांबवून त्याला खेळाय द्यायचं म्हणलं तरी पण विषय काय झाला. तिथं जायचं होत लवकर. कितना का तर गाडी चाललेली. आणि. गाडी चाललेली मुंबईला आणि ते काय तर पार्सल द्याय जायचं होतं रे
हा.
पिशवी अडकवलेला पुढं. हँडलला. आणि माझ माझा मोबाईल खाली होता.
हा.
आणि त्याच्या मोबाईलवर गेम खेळालतो आणि माझा मोबाईल खाली धरलेला. काय?
हा
आणि मग काय विषय झाला चाललेलो आणि त्या पुलाच्या इथनं काय झालं ह्याला स्पीड ब्रेकरच दिसला ना
अस दिसला नाही म्हणजे असं कसं दिसला नाही
आता काय हो त्याला कसा दिसला नाही मी गेम खेळालतो काय तो गाडी पळवाला जा ल
हा
ते अरे याला स्पीड ब्रेकच दिसला नाय रे जने एकतर ते स्ट्रेडिंग तर धरलेला नाही मी मागचं गेम खेळत बसलेलो मी धराय पण नाही कशाला
हा
आणि मग काय गाडी उडलीच आणि तर नशीब म्हणाल त्या पुलाला जाऊन उभी गाडी आपटल्या
हो नाही तर खालतीच की
ते पार्सल गेलं पुजात
तरी बरं लागल नाही काय
लागायला का नाही सोडं खर्चटलं जरा असं बंडालाच पुड ते खोपराला
तरी पण जास्त हे नाही रे तेवढंच खर्चटलं
हो आणि काय मोबाईलच्या माझ्या चिंध्या झाल्या
त्यात बंडाला पोवाय येतय
अरे पडलो नसतो खाली खरं चाक घाण धडकल ते कस चेपले बघितलास नव्हे अस
बंडाला म्हणलो हे काय हे केलायस गाडीचा कुठ तो गेल तर एवढं
अशी कशी गाडी चालवाय ते मलाच काय कळणा झालय ते शहाणं
मी म्हणला मी म्हणल त्यो म्हणला मी बोललो असतो रे गाडी काय असे चालवला आहेस काय हलत केला त्या गाडीन मला म्हणला ते संत्याला त्याला विचार त सांगते त्याला काय झालत काय नाही ते
मी काय सांगू सांग मला शहाण्या मी खेलतो गेम मी होतो शेवटच्या डावात पुढं हाय तिघं जण आणि मी एकटा होतो आणि त्यांचा स्कोर आणि तीन होता आणि आमचा पण तीन आणि हॅलो
हा बोल की ऐकालोय
आणि त्याची स्ट्राईक झालती एक हजारची आणि काय पण करून हारायचं नाही ह्या ह जते मी खेळालय पूर्ण लक्ष् माझ गेम मध्ये
हा
आणि हे ना गाडी घातली बग जे उडलो बघ या डोक्यावरन मी पुढं गेलो शहाण्या
काय
अरे ऐंशीच्या स्पीडनं गाडी का
आई शप्पत एवढा फास्टच आग काय होत असं पार्सल मध्ये त्या
अरे पार्सल ते का तर मुंबईला जायचं होतं रे
हा
ते चालवता सोड ऐंशी च्या स्पीड न चालवत होता चालवायला आता व्यवस्थित खरं त्याला स्पीड ब्रेकरच कसा काय दिसत ना काय माहिित काय झालं नाही सोड हसायलवढा वेळ माहिती आहे पंडानी मी तिथं पार्सल त्यान ब्रेकचा दाबला ब पार्सल उडूनलात पिशिवी सकट पुुलात मला पार्सेल काय होतं. तर काय त म्हणतेय आता कस न विचारा पाहिजे
वा.
त्याला घरात, लान जायन-सवा खालाय. अशी कशी गाडी चालवाल त अस म्हणून.
अवघड हाय,
तरी नशी पुढण गाडी बिडी काय नव्हती साम-सुम होता रस्ता. ह थडा-कला.
गाड्या असल्यास तर.
हा अरे बंडाने ह्या कोपऱ्यात ना दुसऱ्या कोपऱ्यात गाडी घातल्या. रॉंग साईड ला रॉंग सा. साईड ला जाऊन थडकली.
एक नंबर.
मग पुडण का तर गाडी बिडी आल्या असते का नाही. एस, आम्ही गेलो नसतो ते आमच्या प्रेशर न ते गेलं असतं पुलात.
वा,
तेज म्हण
काय, कारनामा कर. त्या सारे तुम्ही.
अरे मी काय केलेस.
हो तूच सांग, मी काय केलंय सांग एकतर गेम चालू केलाय.
मग त्याला दिशील का नाही तू खेळायला.
अरे नाही म्हणलं त्याला रोड माहित आहे, तुला रोड माहित नाही, ते बोळा बोळात ना जाय लागते मी चालवतो असं म्हणलं.
वा,
आणि मग म्हणून मी खेळा लागलो, आणि ते खेळा, खेळाला तर येते का सांगते ज हजे.
नाय तिची तुम्ही जा,
त्यात न तीन डाव काढलेत तुम्ही. घाईला आलश सानस.
केवढ्याला पडला असं,
तरी त्याची स्ट्रिक्ट झा ना बा.
तुला स्टिक च लावलाय.
अरे हजारची स्ट्रिक केलं रे.
अरे पण.
माझा मोबाईलचा बुक्का झा की. आपलं गोव्याच फोटो सगळं.
मग हजारच्या स्टिक म
आपण ट्रिपला गेलोतो, तर त्या आल तर काय डिग्गीट ठेवलाय पेड्यान मोबाईल आणि खड्ड्यांना चाललाय की ठर
डिस्प्ले गेला त्याचा
नंतर तिथं जेवाया गेलतो
हा
कुणाला मोबाईल देण बुडवला. फुला
पंकजचा
हा
तुम्ही का नाही सांगू तुम्ही दोघंजण एकत्र असला की नाही, काय नाही तरी काय नाही का नाही होत्या त्याच हे मी सांगतो बघ,
हम्
काय असंय तुमच्या दोघत काय माहित तुम्ही दोघं एकत्रलाय काय नाही कांड हुत्यात आणि ते पण कांड झाले त्याशी हेच नाहीत त्याच्यावर रागते ना हसायलाच येते आणि काड तसलं झालं की
बरं आत्तापर्यंत जेवढं झालं त्यात माझी काय चुक बरं सांग अस
तुझे काय चुक नाही.
हा म अंतर रा काय नुकसान माझच होत आता फोन पण फुटला माझा आज
अरे तेचा पार्सल गेल की गाडी त्याची हे झाली
अरे ते ते जे आहे ना झालेलय कर्माने झालंलय ते माझं काय चुक तिथं.
तू स्ट्राईक मूळ अस ना तिकडे काय हजार ते काय परत करता येत ना तू स्ट्राईक
अरे आता गाडी चालवाला येते मी बसून काय करणार म्हणून मी खेळा लागलोय.
हम्म
तर तुम्हाला काय स्वप्न पडलेलं योग गाडी ऊल टणार आहे मग काय.
स्वप्न नाही जोड पडणार तुला
तेच केलं. आपल्याला अस तशी स्वप्न पडतात होय मर्दा
हम्म होय.
बरं चालते ट्रीप काढा आणि पुढच्या महिन्यात.
पुढच्या नको आता वाढ दिवस कोणाचा आहे.
वाढ दिवस बीड दिवस लई लांब आहे पुढच्या महिन्यात जाय जा बघ
काय द्यायला होतोस नऊ दिवसाच काय
नाही तसं नाही नऊ दिवसात एवढं म्हणत नाही काय तर एक हा ते तेच जमून आलं रे मी म्हणजे आपला निम्मा खर्च वाच तो जरा.
ह ते दिल र खरं नऊ दिवस कुठे बाळा
एक तर जेवण किंवा एक तर बु किंग या दोन्ही पैकी एक.
हम्म
बुकिंग नाही जेवणाच राहून दे बुकिंगच करायला लावायचं त्याला सध्या.
हम्म पुढच्या महिन्यात सोळा ते चोवीस तारखेपर्यंत जायच बघ आपण.
बरं बरं जाऊया जाऊया.
तुझी काम आवरून घे दुकानातली आणि तुझ्या कामगाराला आत्ताच सांगून ठेव सुट्टी घ्यायची नाय.
बर, बर सांगतो थोडं.
त्या वेळेला दंगा केलास दुकान झाळस तझ समज
असं का रे मरदा?
त्यावेेळेला तुझी नाटकी चालत्या त्याच सांगल
हम्म बरं बरं, ओके सर.
हा चालतय थिऊवा.
हा हा